हा जेवलीस.
हा, जेवले वाटतं जस्ट तू.
होय झालं बघ माझं पण जेवण.
हम्म, हम्म, हम आणि काय? पौष चालूय बघ, सकाळपासून चालूय एक वसाच.
होय, आज पाऊस आहे. हम्म. होय, आहे बघ. आत्ता जरा थांबलाय.
हा, इकडं अजून चालूच आहे बघ. त्यात पाणी आलंय, चावीला चार दिवसांतून पाणी येत नाही. मग पाणी एक आलंय होय इचलकरंजीला, तेच की. चार, होय होय, चार दिवसात येतं पाणी.
हा, हा, मग असतंय काय, उसरपर्यंत?
एक तास भरत असते लाईट, लई, त्या नंतर नसते. एक तास, अर्धा तास किंवा पाऊण तास असं असते.
अगो बाई, मग पाणीपुरते काय गं? ह
होय, म्हणजे पुरतंय तसं, खर्चायला वगैरे भरून ठेवतो. आणि बोरण ये नाही वरती, मग ते चालू करतात.
हा, मग तेच का नाही तर नुसता चावीच्या पाण्यावर पाणी पुरा
ना, नाही पुरत नाही अजिबात पाणी कसंच. चार दिवसात एकदाच येतं ना पाणी, मग त्यात आणि एवढं. पुरवण म्हणजे हे नाही ग. आंघोळीला आणि घ्यायला त्याला जातेय पाणी जास्त.
होय, होय, आणि पाणी काय आता जास्त लागायलंयच.
होय, भरपूरच लागतात. पाऊस आहे, ठिकंड जाऊन ठिकाणी पायावर पाणी घेतल्याशिवाय. येत, येत नाही.
होय आणि जर त्या आणि सगळं राड झालं असलं तर ते आणि सगळं हे होतंय.
हो, ते स्कीम मग कसं आपलं जास्त एक्स्ट्राच भरून ठेवलेलं बरं असतं. ते मलात्र. अ, जेवत होतो ना, त्यामुळे इथला आतला भेरयला त्याला बारीक पाण्यानं सोडलेला गं.
हम्म हम्म हम् हम्.
हं, तुझं काय काय कार्यालयास.
काय नाही बघ, माझं पण जेवण झालंय, वरती फिरवत बसले. वरं छान यालय म्हणून, हम्म. पाऊस आता नाही म्हणून तर आले.
होय.
पाऊस मगासपसून होता मोठा.
होय, मग आता घरी कॉल वगैरे करतेस की नाही?
होय, झाला आता, मगाशीच जेवायच्या वेळेला आ तात्यांचा आज कॉल.
होय.
दिवसभरात ना, असतंय ते सारखं मम्मीच एकदा पप्
पप्पांच ही ना हं हाँ ते ह्या डोळ्याचं ना सख्खी बहिण आहे तुला?
नाही काकांचे आहे.
हम्म मग लग्न झाले आहे का?
होय लग्न झालंय तेच.
हम्म.
काकांची आहे पण तिची कशी म पहिली म्हणजे मम्मी तिची वारल्या ना. मग. ती कसं मग तेव्हा लहान असल्यापासून आमचेच मम्मी पप्पा तिला वाढवल्यात.
होय.
हा ती काकू पशी जास्त नसायचीच आमच्याकडच असायचे मग तिला आमचीव जास्त सवय आहे ह्या.
होय एक गाणं असतय कारे तसं?
हा तेच कि, ती अशी फक्त हा फक्त ते असं बोलायला करायला तर त्यांच्यापशी असायचं खरं झोपायला जेवायला सगळं. त्या आमच्यातव हायती.
ह त्या होतय इकड तस म्हणजे. .
ते हां. म ते कसं मम्मी पण आमची कसं मायाळू आहे त्त्यामुळ ती तिला सांभाळून घेतल्या पहिल्यापासून.
हम्म. तसं कोणतरी घ्यायलाच लागते खरं
होय.
हुं हुं हुं. आणि काय मग?
मग तुम्ही? काय नाही भूख.
काय बोलूस तुमच?
तुमचं इकडं शेतीत ही अन् एवढंपण नाही काय माहेरात?
आहा नाही नाही नाही. आमच्या तर समजान आनी ती कर्ज देण्यात खेळते अगर आम्. आमची खास्ट आहे पण त्यामुळे कशे आहे अतीशय एक्सट्रा नेमता. चल तित्था कळवते.
आ हा हा मग बर आहे.
होय आणि त्यानसल. करी घरातली गर्दी अ म्हणजे देतयही नाहीयेत. तैती करा.
मी पहिल्यांदाच ऐकलो बाई तुम्ही असं शेतकरी लोक असं नको म्हटलायसा. नाही तर आत्ताच्या पोरी सगळ्या शेती पहियला पाहिजे शेती पहियला पाहिजे करत्यात.
होय म्हणत्यात खरं तर नंतर ना त्यांच कसं होतं माहिती आहे का? मेद भ म्हणजे भन उम काय रे? भेदाभेद. चालू व्हेल चालू होती आणि काय ते मला जमत नाही आणि हे करणार नाही. एवढ आईवडीलांना सांगितलेल असत शेती पाहिजे शेती पाहिजे खर नंतर पोरींच नाही हो मला जमत नाही एवढी शकले तर . हा ज्या खेडेगावातले आहेत त्या म्हणत्यात की शेती पाहिजे त्यांना येत होत्यात ना कामं. आपल्याला येत नाहीत काम. शिकणं योग्य खर आता आपण एवढे एज्युकेट टेड आहे सध्या आपण. तर मग ते ते पण करणं योग्य नाही ना, म्हणून मग कसं? अ मी ते नाहीच राहू देस म्हणतो ते संध्या मी त्याला एवढं काही हेल्प करतच नाही.
काय आपल्या बाकीच्या सगळ्याना जर खर्च मॅनेज होत हा खर्च मॅनेज होत असेल. तर एवढं काय वाटत नाही म शेतीचं.
हा वाटत नाही ग. खरं स्टार्टिंगलाच आपण लावलं आणि त्यातच आपल्याला जर लॉस आला. तर काय करणार आहे आपण.
हा त्याज्यात कसं काय नसत. सोड,
श शेतकरी म्हणजे शेतकरी पिकवतात वगैरे पाऊस लागतोय त्यांना प्लस पाणी माझ्या नंदनच आहे सोड, अ म्हणजे नंदनच आहे शेत माझ्या. त्याच काय वाटत नाही आम्हाला. ऊस वगैरे लावताय. आम्हाला म्हणजे नवरा कायेन नवरा नाही ऐकत थोडीस, कामाशी प्रॉ खरं माझं कसं आता आपण इकडं म्हणजे सिटीत राहिलेली. त्यात आपल्याला शेतीच काय येतेय नाही येत. ते मग मध्येन त्यावेळी नसलेलच बरं. तिथं जाऊन शेत का ते करा ते करा मला माहिती थोडंफार, काय काय करतात ते, खरं तेथ जाऊन शेत ता ते नाही जमलं तर त्यांचा आणि बोलणं ऐकून घ्या. लीक खोटल्या देवानं सागि जे आपल्याला येतं. तिंथ ते करूया. असं मला तरी वाटते‌
त्या शेती तरी दोघं पण अस तरी जॉबला असेल तर शेती
शेती कोण करणार. असं पण होतय ना, आ शेती काय ती नुसतं त्यांचा प्लॅन बी असू असू पण शकते ना, ज्या मागतात मुलीच, सर्व्हिसला पण असतात. आणि त्यांना शेती पण करायला लावतात. तो त्यांचा प्लॅन बी अस मराठ भविष्यात त्यांनी जरा
हे असतात ना, करायला, सांभाळायला ते सगळं ह
म तेच गं. आता आमच्या इथ एक मागणी झालेली. म्हणजे ती पोरगीनच मागणी केली शेती पाहिजे वगैरे ती गेली पुण्याला. इकड न तिन मिस्टरले पण नेलन एकतर शेतातली काम करत नव्हती. मग तिला शिकवलं. मग नंतर ना काय असं वाद वगैरे व्याहालतं अजून लई उपयोगच नाही ग. मला असं तरी वाटते. हम्म, तुमची आहे काय शेती?
होय. आमचे आहे बाई शेती.
मग तुमचं काय ऊस आहे काय?
ऊस पण हाय. परत भाजी वगैरे त्यांन पण लावतात. भुईमुगाच्या शेंगा अस सात
हा... आमचं काय घराला म्हणजे आमची काय हरकतच नव्हती. तसं घराला मेन म्हणजे आमच्याकडे जागा उपलब्ध नाही.
त्यामुळं कसं नाही. होतच नाही ग ते.
होय तुम्हाला कसं सवय पण नाही ना त्याची. आम्हाला कसं लहानपणापासनं मम्मीला पण तिकडं त्याच्या माहेरात शेती हायच आणि प्लस आम त्याच्याकडं पण शेती हाय, मग त्यांनी काय जात नाही सोड शेतात असं काधीतर भुईमुगाच्या शेंगा ते जर काडायचं वगैरे तेन असलं तरच जातो आम्ही शेतात, नाही तर ऊस तेन का सगळं पप्पाच सांभाळतात
हम्.
तसं काही नाही हेजं आम्हाला, खरं आम्हाला आहे शेतीची सवय आहे. आम्हाला शेती पहीला लागत्या.
आम्हाला पण आवडतंय कि. खरं कसं म्हणजे कसं होतंय की हा किंवा बापोल्याला येईल का नाही, करायला गेलं तर येत सोड सगळं. खरं त्यात एवढं पक्क पाहिजे नाही का थोडं फार, मध्ये एवढं मध्ये शिक्षण घेतले, ते आता जरा पक् होयच अजून जरा, हम्म.
मग तुम्हाला कसं आता, कुठे जॉब असतात?
आता आम्हाला आयटी कंपनीतच की. एक वेब डिझायनर सॉफ्टवेअर, ह्येलाच की आम्हाला जॉब असत्यात.
तुला काय आता तुझे मिस्टर इथे हे जे आहेत कॉन्ट्रॅक्टरचे आहेत, त्यांचं काय तर डिझाईन विझाईन तेन करून द्यायला चालतय की.
चालतंयच कि, मला त्यांचा काही विषयच नाही.
हा, जर आपल्याला लॅपटॉप नीट, व्यवस्थित हाताळायला येत असेल तर चालतंयच सगळं.
म्हणजे आहे तसं थोडंफार म्हणजे आता कसं, असं अन तसं वा परत होयच ना कम्प्युटर्स वगैरे मी मैत्रीणींचे लॅपटॉप्स वगैरे आणते, मग ते काय एवढं वाट तर का नाही, युज वगैरे करायला येतात, दि डिझाइन वगैरे तयार करू शकतो का म्हणजे वेब डिझाइनींग मध्ये आम्हाला युज शिकवतेत ना एक अर्द्या पेजला डिझाईन वगैरे कसं करायचं किंवा ते कितपत योग्य वाटेल किंवा ते कसं त्याला, त्याचं प्रेझेंटेशन चांगलं वाटेल हेच बघतात ना त्या.
हा.
हम्म, त्यामुळं कसं ते थोडंफार आहे. मग ते करू शकतोच मी, त्याचा काही विषयच नाही. आणि जरी बाय चान्स जरी जर दुसरं शिकलं तरी ते पण करू शकते. आ आता आम्हाला कसं जास्त जॉब पुणे पुणे, हैदराबाद, बेंगलोर ह्या तीन सिटीत जास्तं कारण कि ते हा पूर्ण आयटी कंपनी आहे, हा. मग, आता कसं आम्ही ह्याला कोल्हापूरला एक बघायचं म्हणून चालू आहे. कोल्हापूरला, वेगारा चालू आहे. बघायचं आता कुठं भेटेल, तिथे भेटतील.
कुठं जर जॉब बाहेर लागला, तर कशी करणार गं तू?
जॉब बाहेर लागला तर काय, मग नाहीच. बघायचं पाठवलीत तर जायचं, नाही तर नाही मग.
कारण का आता तुझे मिस्टर इकडं असणार, मग तू तिकड असं हो
हो, होत नाहीत. खरं आता करायला तर पाहिजे, आता जॉब. म्हणजे आता शिकलो एवढं, जॉब करायला तर पाहिजे. मेन म्हणजे
हा हा हा. तसंच होतंय अगं, एवढं शिकायचं आणि जर जॉब नाही केलं ना ते एक वेगळंच असं
वेगळंच असतं नाही काय. मग आता जॉब करायचं, मी तर पक्कच केलंय सोड. बघायच. होय होय होय शंभर टक्के.
हा तेच कि मी पण आमच्या घरातलं ना तेच सांगते एवढं माझ्या लग्नाची गडबड करू नका निदान एक वर्ष तरी जॉब करतो खर करतो.
काय बोलली, एक मिनट हा, काय बोललीस? हॅलो!
हॅलो! म तेच मी घरातल्याना पण असं लग्न असते बघतायत ना ते. त्यांना सांगालय ग मी एक वर्ष मला पुढचं की जॉब करू द्या मग तिथून काय असेल ते तुमचं बघा, ऐकत नाही सोड.
सांगायच होय. चालतय बाय. हा हा ठेव.